हॅलो.
हॅलो. काय .
असचं जेवली का काय? हॅलो . हो. हाव का मल बर नही ना म्हणून.
हे असंच बोलायचंय का नुसत? आपलं बोलणं कोणी ऐकणार तर नाही?
नाही ऐकत दोन मिनिट झाले कट कराचय.
हाव का? हा हा बरीय हे.
हाव का?
भाजी दिदी गेली भाजी खाऊन घेतली कसे शेंगाची. परत केली का? नाहीग बाई. मलान चोडीच मा.
अहो माझ्या नवऱ्याला खायची होती ती उद्या म्हणून काढून ठेवली मी.
हा गरम करून खाऊ शकतो.
हम्म म्हणूनच ठेवली मग काही हिरा काकूला दिली. काही ठेवली प्लेट भरते याच्यासाठी.
हिरा काकून नेल का बई हिरा काक चलत द मस् का आमही मग वगळंच.
बाजी नाही केली म्हनी म म्हटलं घेऊन जा.
बर झाल. हम्म.
तुम्ही जेवला होत्या नाही.
मग मी कडी खाल्ली. मग शिनवा बिर्याणी आणून दिली त तशीच पडलेल अजून. तो शिरा दिला त्याच्यातल एक घास खाल्ला त्यो पडला तसच.
अरे देवा पूर्ण खाऊन घ्यायचं असत ना गरम गरम. हम्म हम्म तोच काय - ला खाल्ले तुम्ही.
माल खा वाटले त्या.
मला दुपारी खायची होती तर दुपारी कोणी चहा पे सोपती नव्हत मग.
अग तिकी खट खाल्ली भाजी सकाळची पटतकच तरीच होत हो तो. म गोडचांतोस्कली थोडासा गोडचल.
बरोबर. चाल करते मी डबल फोन.
दोन मिनिटं झाली का?
झालीच आहे आता होतय.
हा का उ दे ना म. हां का.